काय करताय?
काय नाही बाबा आता झोपायची तयारी जरा मोबाईल चालत असलेले. आता झोपायची तयारी होय होय झालं तुपत झालं जेवण.
हो जेवण आज नाही केलं बाहेर आज जरा उद्याचं सगळं वट पौर्णिमेच साहित्य आणायला गेले होते. मग ते येताना जर असं बाहेरून नाश्ता करून आले होते.
होय का मग काय घरीच बनवायला लागलं नाही.
नाहीई. तरी सकाळचं होत सगळं जेवण शिल्लक होत पण काय भूक नाही त्याच्यामु खालच नाही. तेन
ह बरं झालं एक दिवस गॅसला. पण विश्रांती आणि तुम्हाला पण विश्रांती त्याशिवाय अस अशी. हे आपण होूनच काढायला लागत त्याशिवाय आपल्यालाक विश्रांती देत नाही.
होय होय ते पण आहे स आणिलं तर व. तरस.
हो होय होय होय नाही आणि घरी काय. अ आज चपाती बनवली. अ अस काही चपाती बनलेली मग वरण ज जास्त केलं होतं सकाळी दोन्ही टाईम होऊ दे म्हणून.
हा.
काही वरण शिल्लक राहिलं म्हण त्याना परत भाकरी बनवल्या.
हा.
आणि भाजी पण सकाळची बटाट्याची भाजी केलेली भाजी पण शिल्लक राहिलेली त्यामुळे भाकरी बटाट्याची भाजी लक चपाती बरोबर खात आणि भा. खरी बरोबर आज बटाट्याची भाजी खाल्ली.
असू दे घ्या काय आता केलेलं काही टाकून द्यायचंय काय? सांगा ते.
नाही आणि कसं होतंय सकाळी केलेलं बनवलेलं शिल्लक राहिलं मग ते टाकता येत नाही नाही.
होय होय.
मग तेच
आणि ते चांगलं असलं तरी टाकू वाटत नाही ओ ते.
भात बनवला आणि भाकरी बनवल्या. वरण आहे तेच गरम केलं भाजी गरम केली आणि तेच खाल्लं आज सगळ्यांनी.
होय.
आज काही नवीन रेसिपी नाही काय नाही हो झोपले आता. मग आता काय झोपताना शेवट मोबाईल बघायचा.
होय होय होय.
थोडा वेळ मोबाईलला हात लावून बघितल्याशि झोप येत नाही.
ते पण आहे सोडा आमच्यात पण तसच आहे.
सवयीच झालंय ना.
अकरा बारा वाजत्यात त मोबाईल बघाय बसले ना ते. अकरा बारा वाजततच टायमिंग कळत नाही.
फायदे आहेत तसे तोटे पण भरपूर आहेत ना मोबाईलचे आपण बघा एक दोन मिनट दोन मिनिटं बघायच म्हणून मोबाईल घेतो आपण आणि बघता बघता. आता अर्धा पाऊन तास एक तास सव्वा तास कधी होतोय आपल्या आपण लक्षात येत नाही. ते काय रिल्स एक झाले की, एक, एक झाले की, एक एक. राहतात अनेक रीलस बघूया तेच की. अनेक रीलस बघूया आणि आपण बंद करूया अनेक रीलस. बघूया बंद करूया असं म्हणणं येणार पुढची रीलस चांगलीच असते. तेव येणारी पुढचीरील चांगलीच असते हेी एवढी बघूया मग एक कंटाळावान हे करायचं झालं तर आणि मग. काहीतरी कार्यक्रम सिरियल मधली एखादी रीलस येत्या मग ते आपल्या आवडीचे असते. मग आपण आणि जरा असं बघत राहतोय मग ती एकदा ती रीलस आपण स्क्रब केली की आणि परत तेच तेच तेच तेच तेच. ते येत राहतात मग काय आपलं मोबाईल. ठेवण होत नाही काही नाही खाली
तोटे भरपूर आहेत सोडा त्या मोबाईल मुळ पण.
हं आणि आता परवा मोबाईलवरच मेसेज बघितला की मोबाईल झोपताना मोबाईल मोबाईल डोक्याजवळ ठेऊन झोपायच नाही. होय होय ह त्यामुळं मग म्हणजे भारतात किती लोकांचं मृत्यू होत्यात तेची आकडेवारी आलेली एवढा आपण वाच तो, हे करतो तेवढ्यापुरतं त्या दिवशी तेवढं आपण म्हणतो होय बाबा! मोबाईल डोक्याजवळ ठेवायचा नाही आपण ह्याचे एवढे तोटे आहेत आणि आपण दु सऱ्या दिवशीपासून मोबाईल जवळ
जेवढं चांगलं आहे, तेवढं वाईट सुद्धा आहे बघा ते.
होय होय होय त्या कस आपण जरी मोबाईल डाटा बंद करून ठेवतो रात्रीच पताना ऐकतात जरी आपण मोबाईल डाटा बंद करून ठेवला तरी मो बाईलला पूर्ण रेंज तुटलेली नसते, मोबाईलची रेंज आहे तशी असते. त्यामुळं ती रेंज सुद्धा आपल्या हृदयाला सुद्धा एवढी घ घातक आहे आणि मेंदूवर डायरेक्ट तर त्याचा मारा होतोय ना होय होय होय त्यामुळं मोबाईल फारच घातक अ काहीतरी मोबाईल अगदीच लांब ठेवायला पाहिजे आणि रात्री आपण झोपतो त्यामुळं मोबाईल एरोप्लेन मोडवरच ठेवून झोपायच
होय होय
तेच चांगलं सर्वांच्यासाठी पण आपण
होय आणि ते मोबाईल चार्जिंगला लावून पण काहीतरी फोनवर बोलायचं नाही. वगैरे ते पण अस काहीतरी आलं होत मोबाईल व एकदा वाचलं होत.
होय होय ते काय सगळं काय नाही बघा निवांत हाय. काय मोबाईल म्हणतो आपण असं तुमच्याबर आता चर्चा झाली आपली पण आणि आपण थोड बघणार आणि झोपणार बघितल्याशिवाय का आपल्याला झोप यायची नाही सवयच लागलेली असते डोक्याला पण आणि मेंदूला पण पण आपलं किती पण घातक असलं तरी आपण बघितल्याशिवाय काही सोडत नाही.
होय
मग काय? म्हणतो आपण फक्त पण कृतीत काय आणत नाही, प्रत्येक गोष्ट. मन मन आ ठरवतंय होय बाबा, हे जे घातक आहे. पण आपण कृती आणायला फार वेळ करतो.
होय!
होय होय मोबाईलचे फायदेपेक्षा जास्त तोटेच आहेत. पण अ जो मोबाईल अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक हाताळला तर तेच्यात फायद्याचा आपल्याला जास्त फायदा घेऊ शकतोय आपण मोबाईलमुळे. मोबाईलमुळ जग जवळ आलं सगळं झालं पण त्याची तो टे पण आहेत की जवळ आपल्या. मग आपण बघताना होय बाबा आपण एवढंच बघितलं पाहिजे किंवा झोपायच्या अगदीच अगदी आधी पाच मिनिटं घ्यायचं नाही मोबाईल असं नाही. मोबाईल बंद करून झाल्यानंतर आपण तासानंतर झोपायला
होय.
डोक्यात मोबाईल मधलं काही येत नाही दुसरे विचार येतात. नंतर मोबाईल मध्ये जे आपण बघितलेलं असतय तेच तेच तेच तेच तेच आपण रात्री झोपताना विचार करत झोपतो. मग कुठली शांत झोप होत नाही आणि काय नाही.
तुम्हांला रेसिपी वगैरे काय सांगू?
हा चालते चालते सांगा की, कशाची रेसिपी सांगते?
शेवग्याची शेवग्याचे सूप सांगते की?
होय होय!
पहिला साहित्य सांगते कायकायला लागते तेज आणि मग कसं करायचं वगैरे ते सांगते?
हा हा सांगा!
आता शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आपल्या दोन म्हणज दोन काळ काड्या म्हणतात कि ती काय म्हणतात कांद्याक काय ते म्हणतात हा दोन घ्यायच्या परत मूग डाळ घ्यायची दोन चमचे किंवा अस आपल्या अंदाजे आपण केवढं सुूप करणार आहे त्याच्यावर अस अंदाजे घ्यायचे. परत कांदा घ्यायचा बारीक चिरून एक कांदा एकदम बारीक चिरायचा. परत टोमॅटो आहे एक बारीक चिरून घ्यायचा लसूण एक चार किंवा पाच पाच तरी चालतील पाकळ्या आलं एक अर्धा इंच हळद एक अर्धा अर्धा चमचा पूड एक अर्धा चमचा, जिरे पोड अर्धा चमचा परत चवी पुुरतं काही मीठ वगैरे कोथंबीर तेल तेल किंवा तूप चालतय पाणी एक चार क चार कप पाणी लागणार त्याला
हा हा हा!
मग ते मूगडाळ आपण घेऊन क ते दहा पंधरा ते वीस मिनट भिजत ठेवायची ती डाळ मूग डाळ.
मुगाची डाळ, हा हा.
मग ते शेवग्याच्या शेंगा अ कट करून घ्यायचे आपण शेवग्याच्या आमटी करायला कसं बारीक बारीक दोन तीन इंचावर असं कट करते तसं कट करून घ्यायच्या. आणि त्या उकडून घ्यायच्या त्या!
त्याच्या ते आपण त्या नारी काढतो त्या शेंगाच्या त्या काढायच्या ना?
हा साधारण आहे जरा जरा काढायच्या.
पण शिजायला आम टी, घालते त्या पटकन शिजाव का तशच आपण तशच आपण चिरून टाक लवकर शिजत नाइत पण आपण ज्यावेळी नार काढून टाकतो ना त्यावेळी ते शेंगाच वरच कातड आहे ते मऊ होत टनक राहत नाही त्यामुळे ती शेंग लवकर शिजली जाते
दहा पंधरा मिनिटं ते उकडून घ्यायचं, म एका भांड्यात तेल घालून तेल किंवा तूप घालायच शक्यतो करून तेल घातलेलं चांगलं सोडा कारण आता थंडीचे दिवस ते हायत ते तूप वगैरे असं तरंगतय ते घट होतंय ना तूप
हा हा हा हा.
तरी चांगलंचय ते मग तेल गरम झाले की जिरे फोडणी द्यायची त्याला
हा हा.
पण आमटीला कसं देतं तस जिऱ्याची फोडणी देऊन लसूून चेचून घालायचं ते आलं बारीक चिरून कांदा टोमॅटो हे सगळं घालून परतायचं ते म टोमॅटो घालायचा बारीक चिरलेला हळद घालायची आणि ते टोमॅटो वैगरे सगळं मऊ होईस पर्यंत ते शिजवायचं
हा हा.
बारीक गॅसवर मंद आचेवर ते घ शिजवत राहायचं. म तेज्यात थोडं मीठ घालायचं. परत अ मिरेपूड घालायची एक अर्धा चमचा मिरेपूड घालायची. तर ती डाळ असत्याती भिजवलेली आपण ती डाळ तेज्यात घालून घ्यायची.
हा हा मु मुगाची तवा भिजत घात ल्यामुळे शिजूनं जाते पटकन हां हां
पाणी घालायचं एक चार ते पाच कप पाणी घालायचं तेज्यात म ते डाळ शिजेपर्यंत उकळवायचं ते उकळून झालं की म ते उकड उकडलेले शेवग्याच्या शेंगा असत्यात ते. तेजात घालायचं आणि एक दहा मिनटं शिजवायचं आणि कोथंबीर घालून घ्यायची तेज्यात हा सोप्पी याय ओ रेसिपी एवढी काय अवघड आणि काय नाइ आणि आपल्या शरीरासाठी चांगलाय वो ते म्हणजे कंबर दुखी म्हणा हात पायदुखी, अंगदुखी वगरे काय होत नाइ लहान बाळांसाठी तरी ते उत्तमय.
होय होय होय लहान बाळांच्यासाठी मेंदूचा विकास झटपट झपाट्यानं होत काय अं शेवग्याच्या शेंगामुळे ते म्हणजे सी व्हिटॅमिन असतं. त्यामुळे ते चांगलं असतं लहान मुलां होय होय चांगलं असतं शेवग्याची शेंग रोज लहान मुलांना तरी किमान रोज द्यावी. शेवग्याचीे शेंग जेणेकरून त्यांचा मेंदूचा विकास झपाट्यानं होत
आता त्या मिरगा मिरगाच्या महिन्यात असं काय तर म्हणत्यात नव ते मिरीग निघलं वगरे कायतर म्हणत्यात तेव्हा ते शेवग्याची भाजीची भाजी खातात ना.
पाला असतो आपण इतर वेळेला कसं फक्त शेवग्याच्या शेंगा आमटी वरण किंवा असं कायतरी करून खातो, पण मिर मिरगात जे नक्ष्रत्र निघत्यय त्यावेळी कायतरी ते शेवग्याच्या शेंगामध्ये जे हम्म अं
करा तुम्ही लगेच हां.